काय वरडू राहिली ग हि बाई, लई तमाशा करती बाई गल्लीत आरडा-ओरडा जीव कोरडा नुसत ए बई जी वाडा असत हा करतो करती बंद कर जी बाई करते करते ब माहि अ ए पोरी.
ग बाई
आरडा ओरडा जीव कोरडा नव इथं. हां ना बई काय ओरडते ग ती. अगं बाई. काय करते नी काय नाही देव जाणे. लय आवाज येऊ राहिला गं. जरा तू लांब लांब काय पळती आगं मला जरा ऐकायला कमी येते ग, जर जवळ रात जा हेना हां कोण ग तुझी पोरगी आली का? हां का, ठीके फिके. चालू हे बाई चलू हे सगळं चालू हे त पाच पाच पोत्या आणून दिले ना तुला आता काय थांब जरा अग थांब क जरा नाही ग आस् काही नाही आता कालच्या पोरीचे नाही आहे का चौस आता काही काही गेल तिथे पोते फुटेल नाही झा दाच क कॅब घ आजात लय वाजता ग तुम्ही याच्या त्याच्या गपाटा मार्ग म आज तुम्हाला काय झालं? अबाबा किती बोलावं आमचं तोंड दूखाय लागलं मावशी काय कराव? लय वैताग आला मला काय करावं? चालू ठेवाय
तुला काय बोललं भांडं लावायचं खोडलं होतं ग. कोणाशी ग बाई? कोणत्या काय भांडं लावलं ग बाई मी तुझ्याशी? कोणत्या कोणत्या तुझ्या नवऱ्याशी कान धरले तुझ्या नवऱ्याशी बोलत नाही मी लवकर.
फिरून घेते मी तुझा नवरा दिसला का. काय बोलली सांगते की. अगं बाई तुझी सासू आहे का तुझ्या सासूची काय कान भरू मी आता. गेली किती वरती जगू दे तिला आता वरती तरी.
काय भरले? हां.
म्हणजे तुझी सासू अगं ती चुलतवाली गं तिला बोलली होती मी. मला काई माहीत तुझी सास तुझी ए तुझ्या खऱ्या सासूला सांगून देते की काय? बया तर त्या बाईने पाहिलं असल डोळ्यांनी. काय करती काय नई त जाऊदे. असता बाई उचापत्या बायकांना. बाई जरा जोरात बोलकी ऐकायला नाहीयेते मला. अगं लोकाच्या उचापत्या का कराव? सवय राहती एखाद्याला. तुझ्या जावेचं तोड बंद कर गं. मध्ये मध्ये बोलती गं ती नुसती. एकता जोरात बी बोलत नाही, एकत मला ऐकायला कमी येतं. जोरात बोलकी काय मनती गं? काय नाही बाई कशाला उचापात्या करती बाई तू? आगं मंग तू जोरात बोल ना ऐकायला येत ना मला इथं. अगं ती बाई कशाला उचापत्या करती तुझ्या. असं म्हणतील अगं मी नाही करते उचपात्या. तिची ती चुलत जाव होती ना ती मला सांगत होती मग तिने माझ्याकडून थोडस काढून घेतलं. ते बोलतात ना काहीतरी खोट बोलायसाठी काहीतरी नाही काहीतरी चांगलं काढायसाठी खोटं बोलावं लागतं. तसं करत होती मी. हो, पण तिला वाटलं माझ्यावर शकाला मरुदे तिकडं. मग काही नाई बाई बसावं आपलं बाहेर आता. कोणाचं नाव नाही घ्यावं. कोणाला
बोलत ना
काय नई म आता. आली त ये जाती त जा बई. एकटेच बसती का गं? हां बई एकटीच बसते मी. तुझी आई कुठं गेली? माझी आई जाते दुसऱ्याचे कामं करायला.
अगं त्या फोडावा लागन. तिला काय बोलली, आपल्या घरी कचरा नको करू. मी जाईल त्या माऊशीकडं. आण् तिथून
कडून आणल. तुज्या घरी कचरा झाला त म काय म्हणून मी काय आलीच नाही. आगं पण मग तुझ्या शेताच्या इथं कचरा आहेच ना अगोदर. हां ते जाळायाला कामा येल मला. हां.
बर बर. मी तुझा विचार करती, आण् तू मला अशी बोलती बाई? मग काय? म्हणावं लागतं, बोलावं लागतं. असं नको करू गं बाई असं नको. काय म्हणता? काय नाई बाई.
काय चालला अभी? काय त मावशीच्या घरी जाती ना आता. थोडा वेळ जाती, आराम बिराम करती. हां, भांडी झाले का सगळे? हां झाले बाई. तुझ्या घरी आता त पाच वाजता येईल बाई तू जाऊन ये मग मला फोन कर जाऊन आ ह मग कपडे घेऊन यावा म्हण यावा तुम्ही म फोन करते म्हणून तुम्हाला का बरं तुम जायला तुमचे कपडे पसंत पडणार आहे मला त्यां का घ पस पड्र ह
ास पडत पस पडत आप आपल्या पस घ्यावा आपण त्यां त्यां येतील कुठे डोक तेकार बसावा काय बा आप आपलं घ्या ब ब होवा
चरीे आपण आण तु काय आणायचंई तुला काय आणायचंला आणायचंयचंड आणय क घालती बक्षी काय काय बघायचं आहे थोडं पोरींसाठी चाललंय सेल बिल लागला तर सांग काय मला हा आता लागणार आहे अकरा तारखेला अगं मी एका पोराकडे कपडे पाहिले होते ते बाहेर हिलेु ल बाग बाई बघ त्याला तिघळ लागले माझ डुंगस लागले लोक असत बाई लोकांच्या नजरा कशा त्याच्यापेक्षा आ ताण घ्यायची मला
नाही
ा मध्ये पोरीला अगं बाई रा काय कर नतो मग मी पॅ्ट घालून घेते घरातल्या घरात त्याला तघड पडले मग म्हणलं लोक
देणार होते
तिला उशीने काय दिलं नाही तिला फोन केला तर तने काय बावानी फोनच नुकसाल हय का दित का मला माझे पैसे वाचून मला लोन काढायचंय बाई ते पोरीला म्हंटलं ये फॉर्म भरून घे पण आलीच नाही भवानी
लाडकी बहिण माझी बंद होऊन गेली काय आता म्हणून राहिले कि बारा पंधरा पर्यंत परत येणार आहे पैसे येऊ राहिले ग जियार आला ग दहा तारखेला म्हणून
ता सगळ्याची य बई दोन प्रकारचे गोळ करणार
हिरवे करणा मध्ये काजू नाही गं कलर टाकायचा
थोडंस अर्ध पीठ हे घ्यायचं अर्ध पीठ ते घ्यायचं अर्ध्या पेक्षा जास्त हे घ्यायचं जिरा असं ऊकलून जातं मग ते गूळ हेणा वितळून जातो जाऊदे हा प्रॉब्लेम आहे. दोन चार गोष्टी ठीक आहे एवढं सगळं जास्त नाही होतं ते असं घडी घडी घडी घडी उद्योग करावा लागतं असंहे करा मग त्याला परत फोडा लावा परत फोडा लावा काय म्हणता मॅडम बोला झालं ची क्यान भरलेली काही नाही काही नाही का भरलेली क्यान
घेऊन जा ती ते नाही नाही का हो ह्
झाली का काय आता शिकता बाळाला घेतलं बाई आली. थांब ना किती झालं दहा मिनिटं नाही नाही थोडेशे आहे ना छोटे छोटे मोठे मोठे मला लावं चाललेलं बाकी त्याला छोटे कि मोठे झाले की पाच
बघा बघा.
अगं हे अगं बाई बघ ह् इथं हे काय लावून ठेवलं काय. पंखा असं काय करता तूम्ही मग असं काय करू तूम्ही माहिती आहे कि तूम्हाला किती काम आहे. ते निट सांगा ना तूम्ही चिडता का माझ्यावर ये बाई माझ्या आईवर चिडूबिडू नको गं
बिचारी काम करते. तर करती चिडचिडा पैसे देत नाही. काही नाही
बघा. हा वर उभं राहिली असती तर मग बघा अगं बाई मला बसू दया गं लई तगडं दुखतात माझी मला गोळी खायची. आहे पुढं घ्यायची तो निखार म्हणतोय. हॅप्पी बर्थडे गिरीश कोणता गिरीश आहे काय माहित बाय. गिरीश तो गं गिरीश मोनिकाचा गिरीश
मग तेला काय झालं. बर बर सॉरी सॉरी सॉरी लक्षात नाही. राहिल आमच्या चल बाई ठेवू का फोन
लई बोल करतेतू मला